दहश
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय.
हो येतोय येतय. कशा आहे ताई?
मी मस्त आहे बघ. बा तुम्ही कशा आहात?
हो. चाललंय रुटीन नेहमीच ह हं ह. बोला काय म्हणताय कशा काय? हो. चहा वगैरे झा ते आता चहाच हे केला आणि एवढ्यात बेल वाजली ते कोणतरी पाहुणे आले हयांच्याकडे. हे करायला. त्यामुळे जरा वेळ लागो ला आहे. म्हणजे आता चहा पाणी आणि हे सगळंच मग करायलच ना ते आता नुकते आले आहेत लोक. पाहुणे हा त म्हटलं तेवढ्या तुमच्या बरोबर हे करूया बोललो होतो त काय म्हणताय? तुमचं झालं अटपलं चहा पाणी.
नाय अजून मिस्टर अजून आले नाहीत ना कामावरनं म एकटीपुरता कुठ करायचा
हो ते तर आहेच हो ते तर आहेच एककट्याच कुठे दोन इनमिन दोन माणसं म्हंटल्यावर आपण असत होत ना. ते करून हो तुमची तब्येत कशी आहे आता बरी आहे ना? हा काळजी घेताय ना?
हो काळजी की झोपूनच आहे मी कार टिन्यू बेडरेस्ट आहे ना.
अच्छा तुम्हाला बेडरेस सांगितलीय. अरे बापरे! हा हा घ्या घ्या काळजी घ्या बाबा
मग त्यामुळ सगळं मिस्टरच करतात ते आल्याशिवाय मंग
हाई ग बाई तेच तर पंचायत होतय. पण काळजी घ्या जाऊन दे हे नक हो थोडक्यासाठी म्हणजे अशी थोडी उगी जाऊन दे थोडंचं बघू करू असं नका करूत. काय होतं उगिचच त कधी कधी महागात पड
नाही नाही तेच म्हणतात मी जाते करायला पण ते म्हणतात की कशाला उगीच उगीच काय प्रॉब्लेम झाला त परत काय करणार आहे. ते भरपूर घेतात काळजी आणि आई येणार होती ना माझी पण आमच्या घरी कसे आहेत. म्हैस वगैरे आहे
हा हो
मग ते पण बघितलं पाहिजे. ह आणि सासू बाई आल्या तरी शेवट्या हाय ना सासू
अ ह ह ह ह हं पण कशा आहेत त्या प्रेमळ आहेत ना तशा करतात ना व्यवस्थित
हा करतात ना पण स्वयपाक वगैरे तर आपल्यालाच कराय लागतो. मग तस ते आले की जास्तच लोड पडतो कामाचा. हा मग कस होत की बाबा तुम्ही करा असं म्हणता येत नाही ना आपल्याला,
हो ते बरोबर आहे. त्यांनी समजून नाही केलं तर ठीक आहे. त्यांनी सांगायला पाहिजे की, बा बा नाही, तू विश्रांती घे, झोप मी बघते. मी करते असं.
हा ना, जर आपण असं म्हणण नाही, बरोबर पण वाटत आणि आणि तिथं जा स्त दिवस पण नाही ना, लग्नाला अजून झाले नाहीत.
हो नाही झोपते अस नाही. ते काय तुम्ही, आपण काही सुखासुखी झोपत नाही, गरज असते ती. आपल्या अ ह्याची, तब्येतीची किंवा शारीरिक ह्याची हो. शारीरिक ह्याची आपली ती गरज असते. ते. त्याच्यामुळे आपल्याला अ म्हणजे ते करावंच लागतं ना, नाईलाच असतो तो. नाही तर पुढचं चित्र भयानक असतं. ते मग तो जो त्रास होतो आणि त्याचं जे हे होत. त्याच्यापेक्षा व्यवस्थित विश्रांती घेतलेली, हे काही दिवस ऍडजस्ट केलेलं बरं असत. हो कि नाही, हा.
हो ना आणि त्यात आणि दवाखाना वगैरे ते गोळ्या वगैरे नको वाटतात. असं वाटत, वेगळं काहीतरी देवाव गोळया, गोळया कंटाळा आलाय म
अ ह ह ह ह अ हो हो, आता तुमचा कितवा आहे, सातवा आहे?
आता दहा दिवसांनी सातवा लागेल.
अच्छा अच्छा अच्छा! पण म्हणजे आता तर पुढे येत का व्यवस्था ते घ्यायलाचं पाहिजे अ
हो ना आई म्हणत होती, मी आले असते पण तिथं मग म्हैस धार, वगैरे दुध देत देते ना, मग तिची दु धार कोण काढणार, असा विषय होता. नाही तर, ती आले असते.
बर- बरोबर.
त्या आणि मी जाऊ का म्हणलं, तर हे म्हणतात नाही जायचं तिथं. ते लहान मुली हाय ना, बहिणीचा पण तो दमवतो जास्त
ती असणार घरात आणि
करतो ना, नुसत त्याला अंगाला झटाय लाग वाइज बाहिर जाणार परत परत येणार नही ती मांज, बरेच जा सार मिटी मार मग त भीती वाटते ना आपला तोल जरतोय का काय त्यात म्हणजे तब्बेत पण नाय वायजे जेवढी कि मला नुसत टस्च केलं, तर मी पडून पडीन, आशी तब्बेत हाय तब्बेत बी होई नाही काना काय प्र पायास तुला द सांगावा
ह, अगं हाई नको तू आधी तुझ व्यवस्थ ति सगळं हे होऊन देत. मग तू बाकीच्याचा विचार करायचा कळलं की नाही. आता तू बाकी
ह, झाल्यावर तरी करीनच ना तुमच म्हणजे तुम्ही सांगितल्यावर लक्षात राहील नाझ मा हा बाबा ननी मला सांगितलेलं अशी तब्येत कर म्हणून नाव लय प्रयत्न केला मी, भरपूर प्रयत्न केला बरेच वर्ष म्हणजे, पहिले होती तब्बेत अ शाळेला कॉलेजला वगैरे होते तशी पण परत परत जस कमी कमी होत गेली. कुठ गेलीस गेलेस क राहत वगरे काम लागयला लागले ना, परत, आईसोबत जायचं शे त्यांनी कामं करे दुसऱ्यांच्या मग ते लै लोड वगैरे खडा लागला. त्यांना पण नाहीच जेवणा येरी वगैरे व्यवस्थित लक्ष देत मग.
हो ते तर आहे खरंय-खरंय.
शाळेत असलं करी कसं टाइमिंग म ते आपण जेव
ह हो, ते तर आहेच काळजी घेणं हे करणं, हे शेवटी आता आ पुढे जस-जसे आपण मोठ आपल्याला आपल्याच हातात आहे, ना! ते सगळं. पण तू असं म्हण हा हा
अ स्वतःची काळजी घेण्यापेक्षा दुसऱ्याची जास् घेतो म्हणा आपली बाळ किंवा नवरा वगैरे त्यान् चीच जास्त काळजी घेतो आपली स्वतःकडे लक्ष
हं. हो ना ते तर आहे खरंचए ते. आपण व विचार करतो, नाही बाबा त्यांना मिळून दे, त्यांचं होऊन दे. आता जेवायला बसताना सुद्धा अ आ मी दोघंच आहोत, तरी सुद्धा म मी आधी त्यांना वाढते, त्यांना काय हवं नको ते बघते आणि मग शेवटचं सगळं भात वग वगेरे वाढला की मग मी जेवायला बसते.
हा ना त्यांना कम कमी पडू नये असं वाटतं प्रत्यक्षाने.
तर त्याच्यामुळे ते पण फरक पडतोच ना म्हणजे असं. पण आता हं पण आता तू अशी म्हणते ना की माझी पण तब्येत तशी बारीकच आहे मी म्हणजे हेचहे. पहिल्यापासनं. हा पहिल्यापासनं बारीकचहे. ते बारीक आणि जाडं ह्याच्यावर काही हे नसतं. मेन म्हणजे ताकद पाहिजे. ताकद व्यवस् थित असेल, बारीक माणसं सुद्धा व्यवस् ते स्ट्रॉंग आणि आणि असतात ना असं त्याच्यामुळं हा, म्हणून म्हटलं तू आता त्या बाकी सगळ्याचा विचार सोडून द्यायचा, आता येणाऱ्या ह्याचा विचार कराय
हा ते सगळे मला काय म्हणत होते की प्रेग्नेंसीमध्ये ना अ ब बॉडी पण होते आणि तब्येत पण होते. म्हणलं आता मला सातवा महिना लागायला तरी मी दिसते तशी हो म्हण लक आहे मा तब्येतचई ना म्हणलं असं कस दोखान्यात सुद्धा गेले डॉक्टर मी आहे तेवढीच आहे म्हटलं मी वाढणार कसे
काही नाही त्यात विचार नाहीत बय डोक्यात घेऊन बस ना मग ह्याथे पण तुला त्र होई त्याच्यापेक्षा सगळ सोडून द
हा मी नाही जास्त आणि आता हे काम चालू झाल्या बसन तर ह्या कामात त रेदाव मला र सुचत नाही हा पण खाणं पिणं त्या फोन मु लक्षात येते हा बाबा चला पाणी पिव ताण लागले आता आपल्याला चला काहीतरी बोलत बोलत खावं असं काही ना काही चालूच
अ हो ना बर आहे पण सगळा वेळ पण तसा जरा जातो ना तुझा नाही तर नुसतं एक ती बसून झोप ते कसं तुला हे झालं असतं सगळं म्हणजे. आणखीन कंटाळा आला असत ह हो तेच
कोंडल्यासारखं व्हायचं एक असं दोनच रूम आहेत. आणि मग ते का गे या ना घरी या घरी मला कटाळा आलाय पुस्तक पण वाचाय गेल की कसं ते जरा गमतीशीर वगैरे किंवा देवाच असलं ना कि वाचायला पण बर पडतं. पण तेच तेच डबल पण नाही वाचवत हा कटाळाला बाबा आता काय करू मी एकच गोष्ट कराय कय कंटाळ येतो. तसं इथ कसं वेगवेगळ्या लेडीज वगैरे भेटतात त्यांच्याशी बोलणं होतंय नवीन नवीन शिकायला भेट त्या
हो ना खरंय खरंय आणि बोलण्यात तसा वेळ जातो ना आपला एक करून म्हणजे आणि नवीन नवीन गोष्टी ती पण समजतात ना आपल्याला काय काय ह्याच्यावरनं टॉपिक कळतात काय
आता तुम्हाला तर सांगते मला ना मी म्हणजे असं एवढं जेवणातलं पण माहित नाही मी दोन रेसिपी तर शिकलीय मा अशा आणि नवीन नवीन प्रा पण भेट त्यातनी त्यातनी करायला आपण काय सारखं तेच तेच वायचं नवीन काहीतरी शिकायला पण भेटतंय.
हो ना, ह तेच तर मला सुद्धा आता मला चायनीज बियनीज करता येत नाही. मग एक ते आहेत ताई त्या त्यांच्याशी बोलत होत्या त्या चायनीज छान करतात. मग त्यांनी मला दोन रेसिपी सांगितल्या. हे करून म्हणजे मी म्हटलं आता तुमच्याशी बोललं की मला दररोज एक रेसिपी सांगायची त्या ह्यानी मी पण ना म्हंटलं तुमच्या याचं. हो हो म्हणे मी सांगेन की तुम्हाला काय म्हणे त्या दिवशी मॅगीची सांगितली, मग एक पास्त्याची सांगितली वगै. रे असं करून मग मी म्हटलं की अ ता पुढच्या वेळेला कसली सांगणार आहात. तर मी म्हटलं फ्राईड राईस वगैरे किंवा असं. तर म्हणे फ्राईड राईस सोपा आहे. तो काय पटकन होईल म्हणे मंचुरियनची सांगते. मी म्हटलं चालेल मला सांगा मंचुरियन ची प्रयत्न करीन मी म्हटलं. तुमच्यासारखा होईल की नाही माहिती नाही म्हणलं लं ते करून.
छान होत असं विकतचं घेऊन खाण्यापेक्षा ना आपण बनवून जे घरी खातो ना त्यातनं लय फरक असतो.
फरक म्हणजे खूपच फरक असतो. म्हणजे आपण सगळे पदार्थ एकदम व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे चांगलं हे वापरूनच आपण करतो. आणि व्यवस्थित प्रेमानी आणि ह्यानी केलेलं असतं आपलं हे असतं. त्याच्यात मेहनत असते आपल्या माणसाना खाऊ घाल म्हणून ते एक वेगळं हे असतं. पण ते बाहेरचं म्हणजे कसं ते आपले पटापट व्यावसायिक हे पटापट पटापट त्यांचा अर्धवट तयार असतो. अर्धवट हे करतात आणि देतात. ते म्हणजे आधीचं शिळं बिळं काय बघायलाच नसतं आपण तसं नाही ना आपण सगळं नीट बघून करतो. हो की नाय. काही ही असेल ते म्हणजे तो फरक पडतोच की नाही?
हो. आणि ते अस काही काही जण सोच्छता पण ठेवत नाहीत.
हो ना तेच तर सांगते. हो पाणी आणि हे तर झालंच पण हॉटेलमध्ये आपण जातो बाहेर सगळं आपल्याला पॉश दिसत एकदम छान हे अमुक अमोक त्यांची कि किचन बघायची जाऊन कधी. मग आपण खाणार पण नाही त्यांच
दोन दोन तीन तीन दिवस कालवणं वगैरे करून ठेवतात आणि साध्या हॉटेल असतात ना ते तर महिना महिना करून ठेवतात. आठवड आठवडच करून ठेवतात बघा. माझ्या आई भाकरी जाते ना हॉटेल मंधी. कधी कधी. मग ते बघितल्या पास हॉटेलचं जेवण मनातून उतरलंय पूर्ण. पण मी तवापासन जेवाय गेली नाही हॉटेल
ह, तर तेच सांगते ना, म्हणजे ते बघित हो ते लोक अर्धवट शिजून किंवा ग्रेव तयार करून ठेवलेली असते, म कोणाची कशी आणि त्यांची कस माहिती सगळ्या भाज्यांना एकच ग्रेवी असते. म्हणजे असं, एकच तईत गेवी ग्रेव्ही असते ती, रसा आणि त्याच्यात फक्त कोणी सांगितलं पनीरची हा मग चला पनीर हे करा, आणि त्याच्यात टाका मग आणि काय दुसरं सांगितलं. कि ते ती भाजी हे करायची आणि त्याच्यात टाकायची. म्हणजे सगळ्याला, जव सारख नक्कीच! हे फक्त जरा भाज्या वेगळ्या आणि हे वेगळं आणि काही जरी, थोडंसं ऍडिशनल घालत असतील त्याच्यात. ते करून असलं हे प्रकार असतात. मग तसला- तसं आपलं नसत ना घरचं कर तेव्हा, आप आपण सगळं व्यवस्थित हे करून आणि शक्यतो, जेवढा होता येईल तेवढा पण ताजं ताजं हे करून हे करायला बघतो ना, अगदीच जर राहिलं वगैरे जेवण तर आपण दुसऱ्या दिवशी हे करतो.
हो.
नाही तर आपण शक्यतो ताजच बनवायला जातो ना म्हणजे, बनवतो वगैरे असं नाही एवढं महिना- महिना किंवा आठ -आठ दिवस बनवून ठेवणार वगैरे. असो हा, हा ह अ ह झालं. थँक यू! आणि काळजी घे गं बाई! तुझी अ ह आणि गुड न्यूज सांग. ह ह अ ह हा चालेल.
हां. मी करते आता तुम्हाला का पाहुणे गेल्यावर करू?
नाही नाही हे कर आता कोणाचा तरी आधी फोन वाजत होते ते बघते त्यांना सांगते फक्त की हे आहे म्हण हा हा चल